हॅलो.
हॅलो.
हा आ
बोला ना.
आता गण गणपतीचा सण येतोय. आपण गणपतीच्या सणाबद्दल थोडस बोलूया
हा बोला ना.
सजावट वगैरे करायची मखर कस मखर- ते महिना भर आधीपासूनच होतो. सगळं तयारीला सुरुवात होते.
हा.
तुमच्याकडे किती दिवसाचा असतो?
आमच्याकडे दहा दिवसाचा असतो.
हो. मग मोदक मोदक करायचे मोदक बनवायचे. उकडीचे किंवा मग तळून.
किंवा उकडून हा.
हा. उघडीचे मोदक करायला वेळ खूप लागतो पण टेस्ट ला छान लागतात ते
हा ते स्वादिष्ट असतात खूप
हम्म
आणि तळून मोदक करायला वेळ कमी लागतो पण उकळीच्या मोदकापेक्षा कमी स्वादिष्ट
हा म्हणजे तिच्या तुलनेत का छान लागतात
हां उकडीचे मोदक सहजासहजी भेटत नाहीत उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे ब नव जात
हो आणि त्याच्यामध्ये गूळ खोपरं तस सार नसत
हा आणि तूप पण भरपूर प्रमाणात आपण टाकून खाऊ शकतो नंतर
हा
तर गणपती गणपतीचा म्हणजे गौरी गणपती असतात ना गौरी वगैरे आम्ही गौरी पण उभ्या करतो
हा या सणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये गौरी असतात गणपती आल्यावर काही काही जण काहींच्या घरी नसतात पण काही काही जना च्या घरी गौरी असतात तेव्हा खूप छान सजावट केली जाते घरामध्ये त्यांचं एक वेगळं घर बनवलं जात
मुलं असतात
हा, एक पिलवंडा असतात एक मुलगी एक मुलगाऽ परत त्यांच्य अ,, गौरी येतात, परत गौरी बसतात परत गौरी विसर्जन होतात आणि त्या तीन दिवसामध्ये त्यांचं घर पूर्ण सजवायचं असतं, फराळाचं सामान पंच पकवाननाचा नैऽऽ नैवद्य करायचा असतो त्यांनला.
हो,,, आणि असं गणपतीच्या दिवशी विसर्जन होतऽ त्या दिवशी अस पूर्ण घर सुन, सुन वाटतं. असं वाटत जावऽच नाही.
आणि ज्या दिवशी गणपती येतात त्या दिवशी घर पूर्ण भरल्या भरल्यासारखं वाटतं.
हम्म त्यानंतर,, असं जे सार्वजनिकऽ गणेशोत्सव असतात तिथं नाटक, स्पर्धा, शिबिर असं असतात. त्याच्यामध्ये पण आपणऽ हे घेऊ शकतो सहभाग घेऊ शकतो. किंवा आपण पण होत असं एखादाऽऽ स्पर्धा ब करू शकतो, लहान मुलांसाठी घरा शेजारच्या गलीऽऽ ल्या वगैरे.
हा आणि ज्यांच नवीन, नवीन लग्न झालेलं आहे त्यांच्या घरचेऽऽ दुस दुसऱ्या घरीऽ
गौरी, गौरी गणपती घेऊन येतात.
हो
म्हणजे नवीन ग नवीन गौरी बसतात तिथे नवीन गौरी येतात.
हा, त्यानंतर लोक, अं देवा अष्टविनायकालाऽऽ जातात, ना अ त्यां नीमीतान खूप गर्दी असते अशऽ असं अं चतुर्थी वगैरे असल्यावरऽऽ
हा आणि, आणि गणपतीऽऽ ती बसले तेव्हा मिरवणूक असते, कुठे जिथं स्पर्धा असतात तिथं खूप गर्दी आऽऽ ते वेगवेगळे कार्यक्रम असतात. वेगळेवेेगळे देखावे असतात, ते देखावे बघण्यासाठी खूप लोकांची गर्दी होते,, चेंगराचेंगरी होते. का कुठे कुठे मृत्यू पण होतो.
हां, आणि हा फक्त सण म्हणजे फक्त एक सण साजरा करायचा अस सन नाही मग ते लोकांना एकत्र आणणारा समाजातलं असं अ अस समाजात एकमेकांविषयी अस प्रेम वाढवणारा, आणि आनंदा सगळ्यांसोबत साजरा करायचा सण.
हा सण खूप दूर दूर गेलेल्या नातेवाईकांना पण जवळ आणतो.
आणि ह्याच्यामुळ हे लोक ऐकत्र यावे, म्हणजे स्वतंत्र भेटायच्या आधी. हे लोक एकत्र यावे आणि त्याच्यामध्ये अस देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं.
हां
म्हणजे अस एक, एकता आणि संस्कृती याच्यासाठी हा सन मानला जातो.
हा
तना घरात इ कि आपल्या घरात देव आहे. रोज सकाळ संध्याकाळ सगळं साफ करायच. अ आरती करायची. नवीन फुलं हारळी दुर्वा हे करायचं नवीन दिवा लावायचा उदबत्तीचा वास सगळ येत सगळ्या घरामध्ये.
हा
म्हणजे मोस्टली महाराष्ट्रामध्येच म्हणजे कसं करतात सगळीकडं. पण मोस्टली महाराष्ट्रामध्येच असत अ जास्ती तर. म्हणजे प्रत्येक घरात असतोच ती एक अ हे असत. हो काय म्हणतात त्याला. सण हे असतो ना.
काय असतो?
ह ना म्हणजे वाट बघतात सगळे. कधी गणपती येतो. आणि मग ते गणपती विसर्जन करायचं म्हणलं कि मग ते कस तरी वाटतयं.
सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू असतात.
हम्म
करीत तिथ मोठी घोषणा असते. गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी गवकर या.
आजून एक असत एक दोन तीन चार गणपतीचा हा जय जयकार
गणपती, गणपती बसवायच म्हणलं ना तर इको फ्रेंडली, म्हणजे शाडू मातीचा किंवा आपल्या काळ्या मातीचा गणपती बनवतो ना आपण तसा गणपती बसवायचा म्हणजे पर्यावरणाचं रक्षण होत ना. जस हे होत नाही. पोल्युशन वगैरे होत नाही नाही काय मिरवणूक मिरवणुकीच्या नावाखाली सगळं गुलाल उधळ उधळते. सगळ आवाज एवढा आवाज वाढवते सगळं नॉइस पोल्युशन.
हा हा
ह केमिकलवाली, केमिकलच्या कलरवाली मूर्ती असती ना सिमेंटाची. त्यामुळ वॉटर पोल्युशन पण होत.
हा बिना केमिकलची. मूर्ती मूर्ती बनवायची. सगळ्यांनी संकल्प केला आहे.
हा संकल्प करायचा की असं. म्हणजे सण आहे तर त्या सणामुळे पोल्युशन, म्हणजे अ पर्यावरणाला नुकसान होऊ नय ह्यासाठी
पर्यावरणाला नुकसान झाल्यास पर्यावरणाची हानी होते.
हम्म मंग आपल्या आपण एवढा हे न सण साजरा करतो. तर ते आपली जबाबदारी की अ पर्यावरण पण चांगलं राहिलं पाहिजे.
हा ती आपली जबाबदारी आहे सर्व नागरिकांची.
हम्म आणि ती मिरवणूक, मिरवणूक करायला म्हणून त्यानंतर एवढ्या जोरा जोरात डीजे लावतेत त्यानंतर गुलाल उधळते अस खायला वगरै घेत त्या आनी सगळ तिथंच कचरा कचरा करतात. तसं नाय करायला पाहिजे ना.
काही काही नागरिक पाळतात पण काही काही नागरिक नाही नाही पाळत.
हम्म.
त्यांनी मिरवणूक करताना सगळी व्यवस्था अगोदरच करायला पाहिजे जी ते करत नाहीत. तिथे वेगवेगळी दुकाने लावतात आणि त्यांचा कचरा तसाच सोडून जातात ज्यामुळे पर्यावरणा ची देखील हानी होते.
हम्म.
तुमच्याकडे कसे मोदक बनवतात.
आमच्याकड उकडीचे पण असतात आणि तळुण पण असतात.
हम्म हम्म.
गौरी गणपतीच्या जेव्हा गौरी गणपती येतात तेव्हा त्याच्या दिवशी गाठी घेतल्या जातात.
हो. अ ते कोणा कोणा चाच घरी असत ना आपण हे.
हा पण ज्यांच्या घरी असतात ते खूप उत्साहाने ते सण साजरा करतात.
हम्म त्यानंतर रोज गण गणपती घरात अस पर्यंत गणपती अथर्वशीर्ष वगैरे त्याचं वाचन केलं जात.
हा वेगवेेगळ्या प्रकारच्या मोठ्या रांगोळ्या काढल्या जातात.
हो.
नवीन कपडे घेतले जातात.
हम्म हम्म हम्म.
नवीन असा आनंद उत्साह निर्माण होतो सगळ्यांच्या घरी.
हो. त्यानंतर च लहान लेकरां लहान लेकरांना तर खूप आतुरतेन वाट लेकरं तर खूप आतुरतेना वाट बघतात. हो गणपतीची गणेश चतुर्थीची. ठीके.
आणखी थोडं बोल. आणखीन वेगळे वेगळे सण असतात. अ भा आणि विसर्जनाच्या दिवशी देखील खूप गोंधळ असतो.
हा.
आम्हाला मला सर्वच सण आवडतात.
हो. ठीक हाय की मग बोलू नंतर.
ठीके चालतय.
हा.